घरात.
घरा होय तुला क
कॉलेजला गेलेलास काय?
गेलेलो की. आपलं हेच झालं पहिल्यांदा लॅबला बसवलेलं
हा.
म वेबच लेक्चर झालीत दोन त्यानंतर मग ब्रेक झाल्यानंतर मग हेला नाष्टा कराय गेलो.
हा
त्यानंतर आपलं रेग्युलर हे झाले ते झालं. पाय त्यांचं होय. सगळी गेलीत आज, दरवेळी दरवेळी काय करतोय दोन झालेत की, जातो रे, खाली स्टडरूम ला म आज करूया म्हणलो. हम्म तेच
अटेंडन्स हाय का तुझा जास्त
हाय की, माझा हाय, ते सरांनी सांगलेले लावायला, त्या अटेंडन्स शीट दिलती नाय त्यावेळी आधीच बी होती, ती लावून टाकली सगळीच हो एकाच वेळी लावली, एवढ काय कळती
हा हा, प्रॅक्टिकल झालीच सगळी
झालीत की, तती आता हे कराय सांगितलय स्वतःची फाईल तयार करून त्याला सगळ कोड करतोय क नी
हां
ते प्रत्येक हेला म्हणजे त्या फाईलला सेव्ह करायला सांगितल्यात. सगळं पाहय त्यांचं
आ आणि ते प्रिंट मारणार द्यायचं असतय नव्ह.
होय ते काय लय लढतत हाय. ते फायली आता देतील आम्हाला, सहा व्हय सहा फायली मिळत्यात वाडत. म त्यावव कोड पण लिहायचा. आणि ते प्रिंट मागारी जोडायच.
कोड आपला हेन पेन न पण लिहायचा. आणि प्रिंट पण मारायची.
नाय नाय पेन न लिहायचा नाय सोड, आधी काय करायचं कम्प्युटर वर आपली फाईल तयार करायची.
हा
तो कोड लिहायचा. म सगळळा रन करायचा. आणि त्याचा आउटपुट येतय कनी
हा
तेज फक्त हे करायचं, त्याजी प्रिंट मारायची. आणि म ती त्याला लावायची असा विषय हाय.
हा हा, सेम क सेम सेम कधी चालू झाली.
एक तारखेपासून, एक जुलै हो एक जुलै पासून झाली झाली.
हा हा, रिझल्ट लागला मागच्या वेळेस ह्याचा
लागला की
हा हा
प पहिल्या सेमला का ऑल क्लिअरचं हाय गणी गणितचा हो प्रॉब्लेम आरे गणितला ऍट द रेट देऊन पास केलं सोड, दोन विषयी दोर विषय नाय, दोन मार्क दिलेत. म्हणजे पा होय.
हा हा
तेच हे करायला लागतय नाय, म्हणजे जर कमी पडत असलत कनय मार्क
दुसऱ्या विषयातलं वाढवता त्यात
हा असा कायतरी विषय हाय त्यो मग माज झाल सोडं क्लिअर
हा हा, आता गणित हाय काय?
हाय की, हे सेम आणि पुढचं सेम कदाचित
एम वन एम टू हाय व्हय.
हा तसं त्या टाईपच असं एम वन, एम टू तेनं काय द्या नाय डायरेक्ट नावच हायत रे मॅथमॅटिक्स हा तस आहे म तीन सेम ला असतय वाटत ती‌ तीन का चार मग हया सेमला असल. पुढच्या नसल तर मग गणिताचा शेवटच ह्या सेमला असा विषय आहे.
हा हा हां
मग काय विषय नाही, मग बाग, कीच विषय आहेत.
मग नुसता तुमचा आता डिपार्टमेंट कोडिंग.
होय तेच की. याला स्पेशल अस नाही रे तू ठराविक डोमेन मध्ये. करू शकत नाही म्हणजे सायबर सिक्युरिटी मध्ये करायच असल की नाही आपल्याला तर तस काय नाही तिथे. फक्त सायबर सिक्युरिटीमध्ये असा काय विषय नाही.
हा हा हां लिंकडेनला ते ना अकाउंट उघडला आहे सगळ्यांनी.
काढले सोडा काम.
ऍक्टिव्हटी दाखवा की त्यावर जरा काहीतर.
काय नाही मग काय टाकणार तो?
कोर्स करा रे कुठल तर जावाच ते आणि सर्टिफिकेट टाका की हेे ते ते ते म्हणून फायदा होतोय लय.
हा ते टाकाय पाहिजे सोड ते आता पैशे लय जातेत.
होय ते पण आहे की.
करतय.
हां हां हॅलो
अ
आवाज येतोय?
आवाज तुझा अडकळत होता आता याय लागलाय मण हा आला आत्ता.
हां हां आला काय? ते हां बोल बोल. हम्म ते ब वर होतो रे टेरेसला पाऊस आला म्हणून आता आलो.
हां हां तेच म्हंटल लिंगडींच आत्तापासनच करा.
होय ते आमची दिदी पण आहे ना ह्याला कम हां ते पण आहेत सोड.
हां आतापासनच केल तर नंतर तर लोड येत नाही रे आत्तापासूनच केल तर नंतर लोड येत नाही.
हां तेच की मग त्यासाठीच घेतला लॅपटॉप. हॅलो होय घेतलाय की.
कुठलाय.
आवाज येतोय का नाही?
याय लागलाय कि, हा आला काय आवाज? हॅलो
आला आला एच एच पी चा य. एच पी चा चे.
मग पे सेम कधी संपणार आहे? होय लागतयच रे कोडिंग म्हटल की लागतयच सगळ.
हा तेच की मला आता काय माहित? काय म्हणलास?
कितीला लॅपटॉप बसला?
बसला तुझा पासष्टचा होता. बासष्ट पर्यंत बसला बासष्ट हजारला बसला बरोबर
हा हा हा कुठे घेतलास रिलायन्स का?
पुण्यात पुण्यात दिदीन घेतला. इथं बघितलं मी हम्म तर त्याच लॅपटॉपची प्राईज इथे जास्त आहे दहा हजारने जास्त
हा मग तिकडे स्वस्त मिळाला.
होय मग तिकडे घेेतला हो तिकडे स्वस्त मिळाला.
ह हा
हम्म
मग सेम कधी संपणार आहे हे
बघू की मला पण काय नाही? माहित मला वाट ते चार महिन्यानंतर होेत असेल. चार पाच
डिसेंबर
आता जून जुलै बघूया की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर मध्ये
हा हा हा
त्यावेळी सपल.
मिडसेम फक्त एकच असतं ना मग तुमची
हो एकच की,
ह किती मार्काच्या असत्या?
प्रत्येक हेचा वेगळा असते आता मागच्या वेळी डेटास्ट्रक्चर होता ग नाही.
हा
त्याला साठ मार्क होते चाळीस मार्काचा होता आणि ज्यावा साठ मार्काचा मग गणित पंचेचाळीस मार्काचा असा आहे ते
हा हा वेगवेगळे मार्क
हा म्हणजे फिक्स स्कॅन आहे तच
ह हां
तू का तू काय करूतेस मग आता
सिविल
सिवल व
हा थर्ड इयर
हम्म म्हणजे शेवट
होय आता काय हे शे आ थर्ड इयरला लिहिलो लास्ट इयरला नसत. का इंटर्नशिपच असतात.
असं आहे होय.
हा थर्ड इयर ला इंटर्नशिप आता आम्हाला किती आठ का नऊ महिन्याचीच केले इंटर्नशिप
हा हा
आधी एका से मला फक्त असायचे आता आठ का नऊ महिने केल्या नऊ महिने इंटर्नशिप इकडं फक्त पेप यायचं आणि नऊ महिन्याचा रिपोर्ट तेवढा दाखवायचा सगळ्यात शेवटी
मग ते इंटर्नशिप कुठे केली असती?
आता लास्ट इयर ला गेल्यावर त्यांना थर्ड इयर झाले की लास्ट इयर ला इंटर्नशिप करायची नऊ महिन्याची
हा हा
प पेपरला फक्त याेतो कॉलेजमध्ये आणि सगळ्यात शेवटी मेगा प्रोजेक्ट. प्र्येक असते काहीत प्रोजेक्ट करून सबमिट करायचा आणि त्या रिपोर्ट पण दाखवायचा. इंटर्नशिपचा. तुम्हाला पण कराला लागत की इंटर्नशिप.
आम्हाला लागते सोड पण आता थर्ड इयर लाच कराय पाहिजे.
अ तुम्हाला करायला पाहिजे होता आणि तुमचं कसं तीन वर्षाच असते रे.
होय तेच की.
आमचं चार वर्ष असतंय.
हा त्यामुळे आम्हाला कसं आहे मिळत नाहीत लवकर. आय टी मध्ये बघितलं ना बघा ते ए आय आल्या म्हण
हो तुमचा अवघड आहे जॉब साठी तर
होय तेच की ते अवघड लय म्हणजे लय
आणि पब्लिक पण एवढं झाले.
हम्म त्याला ते डिमांड आहे डिमांड आहे म्हणेत म्हणे सग
हम्म आता कम्प्युटर सायन्सच्या खालीच आमच्या इथं बॅच केवढ्या घढल्यात माहित आहे का? ते सायबर सक्युरिटी, सी एस बी एस त्याच्या खाली सगळं कोडिंगच शिकवायला लागलेत कम्प्युटर सायन्सच.
हा ते जरी
आत्ता कोडिंगच चालू आहे शिकवायला.
हम्म सगळं तेच आहे.
हम्म कॉम्पिटिशन हाय कोडींगला आता.
त्यामुळे काहीतरी केलं तरच होती ना तर नाय.
होय, पाऊस आहे काय तिकडं?
आत्ता होता आत्ताच होता बघा मोठा आला एकदम आणि मग आता थांबलाय.
ह इकडे आता चालू झालंय.
हम्म.
ह् हम तेच मी त्या तुझ्या मित्राला लावलेला फोन.
हा हा.
ते म्हणला हा ते म्हणला गेला ह्याच्यात कोर्टात.
हा. माझ्याकडे आल्याला मघा ती. करूया काय म्हणून माझं दोन राहिले त त्याच्याकडनं काय लागेनात मला.
हां.
मग माझं फक्त दहा झालंत. मग त्याला कर म्हणत होता ते मगाशी. मगाशी कामात होतो रे मी
हा हा.
म्हण केलाच नाही. मग आता तुझा मेसेज झाला. पण मोकळाच होतो मण करू या म्हटलं फोन.
म्हणजे सेमच आहे माझं तुझं दहा आहे माझा अकरा आहे असा आहे.
अ माझा आता बरोबर दहा झाल्यात आता तुला केला की अकरावा होणार बरोबर.
हम्म हम् हम्म असं आहे म्हणजे माझा बा. हा म्हणजे माझा बारा होते मग अकरा आहे म्हणल्या
हा एक ना फक्त माग हाय मी.
त तुला ते मेसेज आलत ना कम्प्लीट करायसाठी.
हो काल रात्री आलेला काल त्याला मित्राला फोन केलेला.
हा.
म मेसेज आलाय काय करायचं त्याना म्हटलं करूया करूया दोन दिवसात.
तेचं कायं हे झाले.
तुझं आंधी तरं झाल्यां तुझं तुझं दुसरां अकाउंट हांय नव्हं हे.
होयं नां नाहीं एक पहिलंच आहे पहिलंच आहे मी मध्यें पॉज घेतलेला नां थांब त्यां मुळे झाले सगळं.
जास्तं पॉस घेतलांस की अनंअवेलेबल होत्यां.
एवढं कांहीं माहित नाहीं मलां. नांव काढूंन टाकतांत वाटतं आपले.
असां आहे वयं त्यांमुळे क्टिव्ह राहांयला लागते की रे यांवर
होयं तेचं आंता हे तू ग केलांस कां नाहीं तेचं बरोबर कि तुंला मिळते मुगूं बरोबर हां पुढचे तीनं महिन्यां पक्कं बरोबर मिळणारं
तीनं महिने त्यांत पणं मिळतातं नी जास्तं पैसे
मिळत्यात की
हांऊ हां त्यांचा मेसेज यायला लागलात रे तुम्हांला पुढचं बरं तीनं महिने टस्कं लवकरं संपवांहे
टिप्स
त्यांमुळे हे करायला बरं
हँय
हम्मं हम्मं हं चालते करूं कायं तुला फोन मंग े
हां हां चालते चालते
तिसरां
हां बरोबर चालते